हॅलो.
हा बोल.
काय गं काय करते? झाली काम? जेवण?
जेवण नाय अजून.
का आवारं
अं?
जेवण नाही का झालं? पण जेवायचंये. अच्छा. एक जॉबये, करशील का?
हो पप्पा ना विचारते, मग सांगेन.
माझं दुकानामध्येये. बा दहा हजार पेमेंटये.
हम्म.
अं सकाळी साडेआठ ते साडेपाच पर्यंत असं टायमिंगये. तर तू करणार असलिल तर मला सांग. माझी एक फ्रेंडये, तिने मला विचारलं सकाळी.
हम्म.
तं मी तिला बोलली की, विचारते.
बरं.
करणार असशिल तर सांग मला, संध्याकाळ पर्यंत विचारून. काउंटरला पाहिजे.
हा हा
जर करणार असशिल तर मला सांग. तसं मग मी सांगते की, म्हणजे हाय म्हणून करेल. हा चालेल.
हम्म.
म्हणजे कसं, त्यांना सांगायला लागेल ना मला.
हम् हुम
बाकी काय ये मग, काय चाललंय? सध्या कामं. सध्या कामं काय चाललेत?
शेतीचीच कामं आपली, भाटी आणायची तर लावणी वगैरे
झाली का शेतीची कामं?
आं?
शेतीची काम झाली का?
अजून झाली नाहीत, चालू येत.
चालू येत. ते तरवे भाजणी ना?
आ
ती तरवे भाजली का? तरी अर्धे भाजले. किती केले तरवे?
हा.
किती तर्वे केले?
काय माहिती? मी नाही विचारलं पप्पांना.
भात भात ना? भात करताय ना तुम्ही?
बियाण विकतं आणता का?
विकत नाय. घरातच.
म्हणजे जो यंदा आपण भात का काडू काढणे झाले का? तो ठेवतात. जोडून ठेवतात तोच का?
हम्म. हो हो.
त्याला पीक असतं का? पी येतं का वे म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये पीक येतं? एकच बियाण तुम्ही दरवर्षी करता. की वेगवेगळं करता?
वेगवेगळा करतो.
दरवर्षी का?
हा.
एक एक खंडी. खंडी. ते बोलतात एक खंडी की दोन खंडी? असं होतो का तो बीयान?
त्यातला मला काय माहिती नाय.
अच्छा. आता तुम्ही दोघी कॉलेजला जाता ना? नाही आमच्या, हाये आमच्याकडे. आम्ही म्हणजे तो एकच बेन परत दरवर्षी म्हणजे वेगवेगळा करत असतो. यंदा थोडा वेगळा करायचा. म्हणजे चार तरर्वीना वेगळा. पुढच्या दोन तरर्वीना वेगळा. अस. शक्यतो आम्हाला तो एकच बी यन सेवा म्हणूने तोच म्हणजे आम्ही करतो. त्या पिकाला पण चांगल्या प्रकार का हीतो. तो. म्हणजे जरी शेतीला पाऊस पाणी असला ना? तरी ते पीक ला म्हणजे खूप वाढे. चांगल्या प्रकारे त्याच पिक येत. हा.
हम्म.
व्यवस्थित. जरी कमी पाणी भेटलं ना. म्हणजे शेती ही अशी होकाराची नाही. अनुभ शेतीये.
हो काय?
तुमच्याकड ते कम्पोस्ट खत बनवतात काय?
बनवयला. हो बनवतात काय काय ठिकाणी.
कानी. हा का? तुम्ही स्वतः बनवता?
आमच्याकडे लेंडीखत असायचं पहिलं. आता नाही पण.
ते बकरऱ्यांचे ना? बकरऱ्यांचे. काय करायचा तुम्ही ते लेंडी खत?
आ
ते ललेंडी खत काय करायच तुम्ही.
आम्ही तव्यात टकााचो भाज एला
चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे असतं का ते?
हो
अच्छा! मग आता यंदा नाहीे का ते?
हो थोडंसच आहे अशी पुढच्या वर्षीपासून नसेल कारण का आम्ही बकऱ्या विकल्याना.
विकल्याना, अच्छा का?
बकऱ्या विकल्या अशाच.
अशाच आता ऊन बीन खूप त्यांना काही नसतय ना, अच्छा हा! पण ते एका एक बोकडाचे येईल की ग, त्याची किंमत थोडी आताच्या भावानुसार थोडी जास्तच ये. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होत होता ना? वजनावरती ना? फायदा व्हायचा ना तुम्हाला?
हो फायदा व्हायचा की.
हा मग तुम्ही ठेवायचं ना ते?
नायन इकड कुत्री वगैरे पण असतात चावरी ती नेतात परत येतील.
अच्छा! अच्छा! बरोबर
हम्म
घरघंटी आहे ना तुमच्याकडे?
हो आहे ना.
आहे ना दळन वगैरे तुम्ही स्वतःच काढता की अं? लोकांचे पण घेतो ना, कसं दळणये आता तुमच्यात, आता सध्द्या? दहा रुपये किलोय आणि बाकीच पाच रुपये. म्हणजे बाकी दळण पाच पाच रुपये ने का? आमच्याकडे पण पाच पाच च रुपये दहा रुपये. दळता तुम्ही पापडांची दाळ?
आं?
पापड्यांची डाळ द दळ दळू दळता का तुम्ही?
हो दळतोना.
दळतोना पापड वगैरे बनवले का?
आं?
पापड बनवले?
हो आज बनवायचे थोडे मम्मीनी पीठ भिजून ठेवलंय.
लय कोणते कसले कसले बनवता पापड? ते पापडाचे अ उडदाचे, बटाट्याचे. बटाट्याचे कशे?
आह?
बटाट्याचे कशे बनवायचे? बटाटा उकडून त्याच्यामध्ये हे ठेचा बनवतो नाही का तो टाकून, बनवतो अशे, सांगा ना जरा रेसिपी सांग ना मला.
हॅलो!
हा बाय
मला रेसिपी सांगना ती बटाट्याची पापड कसे बनवतात त्याची
हा.
बटाट्याचे पापड बनवतात ना.
हा.
त्याची रेसिपी सांग ना मला.
म्हणजे बटाटे पहिले उकडून घ्यायचे चांगले. त्याच्यामध्ये आपण हळद अ सॉरी खोबरं मिरची. आलं लसूण वगैरे हेचा ठेसा बनवायचा आणि तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि तो मिक्स करायचा. आणि आपण पापड बनवतो तसे छोटे छोटे पाडायचे पापड आणि सुकवायचे मग ते उपवासाला चांगले होतात खायला.
बटाटा बटाटे सोलायचे.
आ.
बटाटे सोलून ते उकडून घ्यायचे. बरोबर ना.
हो.
आणि काय करायचं त्याच्यामध्ये तो ठेचा मिक्स करायचा. खोबरे वगैरे टाकून हा आणि काय करायचं? बारीक आणि म त्याची पाडायची छोटे छोेटे पापड आन ते सुकवायला कशा कशावरती टाकता तुम्ही सुकायला? आपण पाडू शकतो जशी जाडच ठेवायचे हा असेल मग चांगलंच. मशीननी करायचे का ते? नाय नाही पण खाली ते प्लास्टिकवर टाकत असाल ना तुम्ही?
हो.
कारण ते अ जर प्लास्टिकवरती नाय ठेवलं तर चिपकत असेल.
चिपकत नाही जास्त आपण तेल लावलं का नाय चिपकत.
हा हा म्हणजे प्लास्टिक असेल त्याला तेल लावून घ्यायचं बरोबर ना.
हा.
हम्म बरोबर. आणि मग तेच अ कितीतरी त्याला किती दिवस सुकतात ते? लगेच सुकतात. एक दोन दिवस लागत असतील ना ते सुकवायला.
दिवस लागतोच एक दोन दिवस.
लागतात ना.
भारीद्वारी मग होत.
दोन दिवसामध्ये कम्प्लीट होतात ते.
आ.
दोन दिवसामध्ये कम्प्लीट होतं का?
हो.
आणि मग नंतर ते सुकल्यावरती तळायचे कि म्हणजे अ भाजून वगैरे खायचे कि तळायचे? आणि आपण कशी तळतो तशे तळाय तळून खायचे ना.
हम्म.
उपवासाला चालतात ते पापड म्हणजे डेली पण ते खाऊ शकतो आपण ना.
हा.
बरं झालं रेसिपी सांगितली मी पण बनवेल कधी
हम्म.
अजून कोणते कोणते बनवता पापड?
का?
अजून म्हटलं कोणते कोणते पापड बनवता?
पापड असे भरपूर असतात आम्ही एवढेच बनवतो कुरेड कुरवड्या पण.
ड्या पण कूरवड्या ते असं म्हणजे चकली सारखं पाडतात ते का? ते पण घरी बनवता? होय होय हम ते पोह्यांचे पापड येतात का बनवता? हॅलो
हा
ते पोहा पापड असतात ते बनवता येतात का? मी जरा दोन मिनिट कॉल करते हा.
हा हा.